हॅलो.
हा. बोला की. झालं ना आता ते.
हो हो. बरायसा?
हाय बघा. तुम्ही?
हाये की.
काय करणार म?
काय नाही ओ. तेच ते कार्याच. सॉरी सॉरी. ते नाव घ्यायचं नाहीये. मीच घ्यायले बघा. तुम्हाला सांगून मीच- सांगायला लागलोय. मग दादा कधी येतोय?
त्यांनी वेळाने येतील. दहा ला येता ना?
मग दहाला जेवतायसा सगळेजण?
अं. कधी तर जेऊन निघते माझ मी. नाहीतर लय- वेळ म्हणल्यावर म आणखी त्यांच्यासाठी थांबते.
होय बरोबर आहे की. आणि ह्यो- विराज किती वेळ कितीला झोपतोय मग?
कायता दोन झाल परवा स्कूल ला जायला नको म्हणत होता. झोप झाली नाही म्हणून. म आता साडे दहा अकराला लाईट बंद करतोया. झोपतय मग.
व्हय. बरोबर आहे.
टि व्ही बघितल्याशिवाय झोपत ना- बारा वाजले असताना. नाहीतर दुसऱ्या दिवशी शाळेला नको म्हणत हो- आज टी व्ही बघितल नाही ना मी? मग जात नाही मी. करतोय. म्हणून त्याला हम्म.
टीव्ही वर असं काय बघतोय म्हणायचं? कार्टून?
कार्टून आणि तेे तसले युट्युब वरचे व्हिडिओ घालतात किंवा-
व्हिडिओ व्हय. तो पण बघाय चालू केला? सर्व- नवीन बघत्या बघा. आता आरुष पण गाणी बघायलाय.
हा.
होय होय. आरुष पण गाणि बघायलाय बघा. हो. एकोणीस तारखेला वाढदिवस आहे नव्ह. नाही रविवारए.
तेचकी पुढ रविवारी उद्याचेच रविवारी ना हा
त्या्याच्याच की होय एक वर्षाचा होतो बघा मग आता त मी लाई होय दात आलीत की दात आल्यात चाललाय जरा जरा
हा उद्या सुट्टी का ग हा उद्या सुट्टी आहे आजच उद्या सुट्टी तुला
विराज काय म्हणालाय
उद्या सु्टी ए का विचाराला लागला
होय
शनिवारी सुट्टी असत दर शनवार रविवार सुट्टी.
त्याचा हा इंग्लिश मिडियम ला घातलायसा न्हव
हां इंगलिश नंबर सारख
भारी काम केलायचा नाही इंग्लिश मिडियम ला घात फायदा होतय पुढ आमच्या एवढ झाल्यावर आम्हाला आता वाट ते इंग्लिश मिडियमला का नाही गेलो. हॅलो
द
हॅलो
हा बोला की
हॅलो
हॅलो
हा बोलाकी वहिनी
हम्म त्याला कन्नड येत येत नाही ना मला पण वाचता लिहिता बोलता येते जरा
ब्लॅक.
मग ते का ह्यांनी पण दिवसभर नसता मग याला कोण शिकवायचं सगळं म्हणून इंग्लिश स्कूल ला घेतलं. हा
त च नाही नाही ते बरं केला सोडा तुम्हाला पण कळते ते.
आणि त्यांनी आता त्याला इंग्लिश सब्जेक्ट आहे ना. एलकेजीला सगळं म्हणून दा कोते आताव अम आकळ ह कर्नाटक
हा भारी आहे की इंग्लिश मिडियमला पण कन्नड विषय आहे त्यांना.
कम्पल्सरी असते एक
हा हा हा
बजेक्ट कंपल्सरी असत हिंदी आणि कन्नडा आता य केजी ला आता युकेेजीला हिंदी वाढतेय सब्जेक्ट.
हा हा हा
हम्म
तरी लई मोठा झाला आरुष. विराज एक वर्षाचा झा नाही आता किती वर्षाचा आहे तो.
चौथ संपून आता पाचव लागतेय हला. हम्म एकतीस तारखेस मोठ हाय त्यो हम्म एक वर्षान तीच दोन हजार तेवीस मध्ये सर्वज्ञ हे दोन हजार बावीस मध्ये
हा हा हा बरोबर बरोबर आणि काय म्हणताय मग
काय नाही बघा निवांत का ताकीती करायचं शोल चे आमटी या कि लवकर येत बघा वले चते सुट्टीला या की
सुट्टीए त बघू सुट्टीला म्हणाले मी जॉबला जाणार आहेओ जॉब करायचाय मला आता झालं की फायनल इयर झालं की करायचंय नं तर इंटर्नशिप चालू झाली की लय हेपटिक असते ओ इकडं पळू का तिकडं पळू का त्यात मग काय तरी एक्सपिरियन्स यायला पाहिजे.
हा ट्रेटिंग केल्या शिवाय येत नाही ना.
तेच की तेच त्यामुळे बघू जॉईन जॉईन करायचा विचार आहे. कुठं आता गावाला बिवाला जायच. स् नाही आहे मला. आता हे झालं म्हणजे झालं नाही तर मग ह्यात वेळ गेला की नाही नंतर मग काय कळत नाही. असं होतय एकदमच अंगावर जबाबदारी येत्या मग
होय तेच त्रास होतय ना. हम्म त्रास होतील धावपळ म्हणल्यावर.
अंकिताचं कसं चालूए. सेकंड इयरलाय ना सिबीडीसी पॅटर्न आलाय त्यांना. म्हणजे सीबीडीसी म्हणजे सगळं सीबीडीसी पॅटर्न म्हणजे कसं सगळे आता सहापैकी चार सोडवा. परत वीस वीस मार्काचे असले तर एक किती तीन प्रश्न देतात त्यातला एकच कोणता तर सोडवायचा असतोय. हॅलो
हा बोला की मधनच आवाज अडकतय.
ते नेटवर्क प्रॉब्लेम येत थोडा सी बी दिस हॅलो.
हां बोला.
हा ते सीबीडी सी पॅटर्न म्हणजे कसं आहे. हॅलो.
हा बोला, ऐकते.
हा सीबीडीसी पॅटर्न कसाय माहिताय. त्याच्यात ऑर क्वेश्चन नाही सोडवायचे.
हा.
म्हणजे आता तीन सहापैकी चार आले की नाही तसं नाही सहाचे सहा सोडवायचे आम्हाला. आम्हाला फक्त आमची शेवटची अ शेवटची बॅच होती ज्यांना सीबीडीसी पॅटर्न होता.
हम.
त्यांना लय अवघड आलय, म्हणजे कसं जास्त अभ्यास होतोय सथोडा त्यांचा चांगलाच सगळे क्वेश्चन करायचेत म्हणल्यावर सगळे करतात ना ते.
ते काय म्हणले नाही मला पण त्या म काय माहितच नाही हा.
कुठंय असते ती संकेश्वर, नाही, नाही.
नाही संगमनेर संगमनेर.
संगमनेर काय कुठे आलं बरं संगमनेर. तिथन जवळाय वाढत.
हम् ह नाशिक पासना जवळ आहे.
मग नाशिक युनिव्हर्सिटी नाशिक पासून बारशी जवळ आहे जवळ आहे ना.
लांबई.
होय काय, नाशिक युनिव्हर्सिटी नाशिक.
विराज पाण्यात खेळू नको. हो तिला ये तेच आहे की युनिव्हर्सिटी नाशिकचीच आहे की.
होय नाही सगळ्यांना तीच आहे म्हणजे तिला युनिव्हर्सिटी जवळ पडली की म नाशिक. जवळ चांगल्या सिटीमध्ये शिकाल्या, भारी आहे. तिथं पण पावसाचं पाणी खूप आलेलं. नाशिकमध्ये.
चालुय पाऊस तिकड सगळीकड आहे सुट्टी नाहीये काय दिलेले.
दिली होतीत सहा तारखेला वगैरे आमच पेपर पुुढं ढकललीत नव्ह त्यांनीच.
दिले नाहीयेत आता नाही आता काय करतो अस हे ब्रश देऊन येे मग जा ब्रश देऊने जा ब्रश कर मण आता, आता नको सकाळी कर म्हण सोड, प्याक कर. नाही असू दे कर म्हणलीस की. आता नाही जेवल्यावर झोपताना करायचं असतंय जेवायचं आता. तेला तेला ही केलय की आत कॅप बसून आनलोय काल.
हां.
दात किडलं होत चॉकलेट खाऊन खाऊन सगळं.
कॅपच कशाला डायरेक्ट बसवला मग धुवन आणनशीला कि नायी नुसता दात.
नाही, पूर्ण कीडलाच होता पूर्ण गेलाच तिथ दात कामातनं. आणि रो सार क रडाय लागला दोन दिवसात नाही दात दुखतोय हम जा क
चॉकलेट खाऊन खाऊन कसा बोलायला बघा कि. कर म्हणलीस की मला, हा हा हा भारी वाटते शाना आहे खरं विराज लई. हॅलो, हॅलो. हॅलो वहिनी रेंज मध्ये या रेंज मध्ये. कॉल कट करू नका हा हॅलो
हां बोला कि.
कॉल तेवढा कट करू नका रेंजमध्येच आहे ना तुम्ही? रेंज मध्ये राहावं, जिथ जास्त रेंज हाय नाही तर ते असं कट होतोय वो कॉल. कॉल कट केला अस बा बोललेलं सगळं वाया जातय.
हा.
अस होतय ओ.
हम् आहे त्याचेे पण एक टेस्ट आहे दर महिन्याला टेस्ट असते.
हा हा. हुशार आहे सोडा नंबर काढते नव सोनल वगैरे बरे आहेत काय?
घरात बस चल, हॅलो
हा सोनल तेन बरे आहेत काय म्हटलं
हा बरे आहेत बघा सगळे, हम्म सगळे बरे आहेत. काय म्हणता मग.
आता कितवीला गेली सोनल?
सोनल पाचवीला.
अगं बाई, येव
त्या दाता पशी नेऊ नकोस ह पाचवी गेली, इकडच इकडच्या साईडला.
लयी घासायचं नाही ते कॅप निघतय बास कर. इकडं घास आता, कालच बसवून आणलंय दोन तास रडला दवाखान्यात.
हा हा, नाही ते होतय सोडा.
प दोन दिवस जात नव्हते दात दु का लागलंय दोन दिवस जात नव्हतं दात दुखा लागलंय करायच ना मग ते काल करूनच आणलं त्याच
माझं पण अक्कलदाडा दोन काढल्या दोन कुटल्या तीन काढल्या गालात तच घुसायला लागलेल्या. अक्कलदाडा.
हम.
मग ते घुसून- घुसून, कॅन्सर होतोय म्हण, मग. मग, त्याच्यामुळे काढूनच आणलो. काय, उपदर नको म्हणले. दुखायला लागलं मला काय खायला ईना, तोंड आ कराय ईना.
त्यांचे पण, दोन दाड काढलेत.
हा. अक्कलदाड काढल्यावर दृष्ट टी कमी येत्या. दिसायचं जरा कमी येतय. नंतर- नंतर. मला तसा पण चष्मा हायच. सोडा.
नंबर वाढवावा लागल आता.
होय, बघा कि. ते आत दाड काढल्यापासून तर, लईच हेवाले. ते दुःख कमी. दृष्ट
वर घास वर. वर घास वर. वरच्या साईडला घास.
होय.
सर्वज्ञा आलती का?
आल्या गी, आजच आल्या बघा, सर्वज्ञा. मोठी मम्मी, आल्यात. शाळा आहे की, तिचीे चालूय. शाळेला जाऊन येतंय. शनिवार, रविवार सुट्टी असते, तिला पण.
हा.
होय. परवा म्हणाल्या, भटबाईच्या पोरगीच लग्न नाही. नाही. भटबाईचंच लग्न आहे म्हणाले. तीझ्या पोरगीच होतं. भटभईच्या पोरगीचं लग्नाय म्हणून. सांगायला लागलं, आम्हाला सुट्टी दिल्यात दहा दिवस. मी आलोय इकडं, बघा म्हणून. लय भारी बोलत्या. हॅलो. हॅलो.
चांगलं जा.
हॅलो, वयनी. हॅलो.
आवाज येतय?